हॅलो.
हॅलो हां बोला ना कोण बोलत विशरनाथ
काय होईल.
का नाही पाऊस चला एकदमत क तू तुमच्याकडे म्हजेत म्हणजे तुम्ही कश आहात.
आम्ही मजेत आहोत तुम्ही कसे आहे.
म्हण नंबर एक बुघा मस्त पाऊस पडायता थंडगार वातावरण आहे.
हो खूपच छान वातावरण झालेलं आहे आता.
ह तुमच्याकडे कसं आहे मग पाऊस वगैरे आहे काी
आमच्याकडे वात वातावरण जरा खराब आहे सध्या.
हो का?
पाऊस पडायलाय काय तुमच्याकडे पाऊस
आमच्याकडे तर नाही बाबा थोडं आमच्याकडे थंडगार वातावरण आहे पाऊस पडलाय काल रात्री
हो हो
काय ब पेरणी बिरणी करायच्या बा आम्हाला पण
बाकी काहीच नाही आमच्याकडे असंच आहे सध्या वातावरण पाऊस पडणाला तर बाकी का तुम बाकी काहीच नाही तुमचं काय चालं
आमचं काय बाबा निवांत बघा आमचं काय बाबा
हा
आमच काय कॉलेज करायच यायचं काम झोपायचं मस्तपैकी जेवण करायचं हमम
बाकी काय शेतात बितात काय
आमचं काय हो शेताकडे वेळ जास्त सगळ्या आटप आता काय फेर बिजणी अजून काही नाहीध पाऊस तेवढं तर आमच्याकडे नाही पडलं का
हो हो हो ते तर खूप अवघड झालं वातावरण खराब आहे बाकी काय मग तुमचं काय मत आहे वातावरण खराब आहे तं
आता काय आता बाबा वातावरणाच आपल्याला काय कळता येत काय सांगा
हा ते ह
आता तर काय करा थोडे्या दिवसात काय दुष्काळीच्याला वाटते आता पैसे सा पाणीता नाहीही बोगा तुस करो
ते ह पाणी पाऊस जरा कमी आहे
हो
वातावरण खराब झालं ना त्या कारणान नाही
हम् मग काम तुमची जिफ वगैरे आहे का मला
बाकी काहीच नाही तुमचंच सांगा काय तुमचं काय बरंय का बाळबीळ
आमच बाळ आमच कग निझान तुमच्या थोडी आम झा कॉ स्टुट आहे
बाकी काय विशेष
आमचं काय बाबा मस्त विशेष काही नाही मस्तपैकि दररोजचे कॅटिन ला जावून बस्तू जीफ ला घेऊन
हा
हम्म मग तुम्हाला आहे काय नाही जीएफ वगैरे
हाय
कॉलेज काय आहे कॉलेज बघ तु थंड काय नाही आपली डि वाय टी यूनिवर्सिटी आहे डीू झाटू युनिवर्सिटी म्हणत का डी वाय टी युनिव्हर्सिटी आहे
हो
हम्म आता काय हो तिथं अडकून बसला आता आम्ही आता बाळ तुम्हाला वाटतं आहे का पहिल्या माझा हम्म पहिला पहिला मी पुण्याला होतो शिकायला पुण्यावरून इकडे नांधेडला आलो हम्म अडुकून पडलो आता काय गरजे म्हणले पैसे देणार म्हणले आता डोनेशन वगैरे लाग म्हणले
हा
आता पडाला मी आता का काय बोलावं होत तुचं कायुमच डिप्ोमा वगैरेयुमं एज्युेशन काय झारायलं आहेुमं
ते आहे आता काय करता बा हे पाणी पवत नाही तर घरचे पैसे उडून देणार आहे वातावरण खराब आहे प्रदूषण दूषित आहे मग त्याला काय करणार आहे आपण काय आता घरच्यांकडे पैसा तर होत नाही ना
ेत नाही पाण्या अवड केले पाण्या अवघड केले पाणी पड नाही गले काय नाही
ते हो बाकी काय करता आता वातावरणामुळे आपल्याला काही गोष्टी करताय ना घर्चरना एवढा बजेट देत य नाही ना दोन अडीच लाख रुपय बर न खूप मुश्कल आहे खूपच मुश्कल आहे तो
खूपच खूपच च पैशच दुष्काळी हे येऊन गेले आजकाल
हो
पैसाच नाहीला तो कोणा कध पैसा नाहीला
हा तुम्हीच बघा कि पाऊस पण ना चालला तुमचं काय मत आहे याच्यावरती
काय सांगा बाबा त मला मी एक टाइम जेवन करू
हो
होम
काय करता मग आता त्याला ऑप्शन नाही कि काही
हम्म इ काय नुसतं बोलपाकड बघ त सार अजून
हो मग आता काय करतात त्यासाठी तर सगळं करावं लागतय ना आपल्याला
हम्म कराव तर लागतेवढ
कार्य उपलब्ध नाइ काम नाइ धंदा नि घरचा नक्सा पैसा मागा
हम्म ते कसं कराव आम्हाला महागा लाज वाटेल पैसे घरच्यांना वगैरे पैसेच नाइत घरच्यांकड पण
हो काय करताव आता बाकी कामही आपल्याला नाहीतकी ऑप्शन नाइ आपल्याकड काइ
त नाही करता आपल्याकडे काय आपला
तुमचं काय होईल बाकी मजेत का तुम्ही
सग मज बघा तू असं
पाच मिनिटांनी हम्म मंग बाकी काय चाललं तुमचं
काय नाइ मस्त थंडगार वातावरण वगेरे आहे तुमचंच सांगा आता
हा काय विशेषत काय पाणी पाऊस नाइ तर काय करताव त्याला ऑप्शन नाइ वो
हम्म खेळायचं म्हटलं तर पैसे नाही ते
हो ना आता काय करता
असू बघास म्हणजे वातावरण चांगलं आहे
हो तुमचं आरोग्य वगेरे ठीक आहे ना हो
काय म्हणला काय म्हणला
तुमचं आरोग्य वैगेरेर ठीक आये ना
आरा एक म्हणजे काय म्हणलाला समाला लाग
हो तुमची तब्येत पाणी ठीक आये ना बाकी काइ नाही विशेषतः
आमचे नंबर आहे काय तुमचे सांगा आ दिन त शुगर वपग य तिन हके मस्त थंडगार वातावरण आहे मस्त थंडगार फॅन चालूय बगा ते नाही हो तसं म मीडियावर तलं बघत नाही ह्
वातावरण सद्या बरोबर आय ना
हो ना खूपच पीस पीस आहे त खूप शांत शांत अस हम्म
वातावरणाचा खूप अ फरक पडतोय हो आता पाण्यावरती पाणी पडण्यावरती बाकी गोष्टींवरती
तेवय ह फोनमध्ये ज असं ते काही इं्स्टाग्राम वगैरे ते वातावरणाची मजा घ्यायच मजा हेच एम आहे बघ
काय करता आता वातावरण दूषित आहे की
आणि हे कार्यायापूरतीची लोक भेटतात ना एवढे छान छान बोलतात का नाही
हो हो
अरे शांत बसना अरे हे म्हणत खूप ते चेनी चावाजला मर ते खूप चेन वाज ल ते मी यंतर करू तुम्हाला
हो हो
ठीक ठेव का
हो हो
तड कावत तुही साारण का बोलायचं तुम्हाला अजून काही बोलाच राजजू